लो
हॅलो
येतोय का आवाज हा बोल?
हा मला येतोय तुमचं तुम्हाला येतोय का माझं
येतय येतोय कट नको करू आणि जर माझा आवाज नाइ आला तर चालू राहुदे, हे हे
हो कट अ ऑटोमॅटिकच कट होतोय.
हा ना, काय गं, हे असे नको जायला. आपले कॉल ही
आ
हुम ह
काय म्हणताय?
काही न तेच म्हटला अशा नको जायला काॅल
हो ना खूप गेले काय नाही तेच करत बसलेले
हा हा आता हे पूर्ण होऊ द्या हा म मी तिकडून लावते चहा घ्यायचं आता साडेपाचला अजून एक तासने
ह ह हो काय हम्म हम्म काय एवढं घरात त हे चालेल कोण आलेल
हा अगं ते अ स्वाध्याचे लेडीज आलेले ना तर ते भाऊ फेरी करायला तर मग बसले होते हा तेच सांगायला येतात ना आता केंद्र आपलं कसं स्वामींचं केंद्र तसं केंद्रात जातात ना
हम्म हम्म हम्म हा हा
हा मग ते चालु होणार आहे त्याच्यासाठी आल्या होत्या
होय
हम्म म ते कसं त्या बसल्या म ते अस उठता नाय येत ना म्हणून म्हंटलं म नंतर करते
हा नाय बरोबर.
मी जाते ना तिथं बालसंगोपन घ्यायला
हा काय तुम्ही जाता घ्यायला? म्हणजे बाल संस तुम्ही जाता काय घ्यायला?
हा मी घेते बालगीत घ्यायचं हो गोष्ट सांगायची असे श्लोक शिकवायचे हम्म
होय मग शिवच झालं का आज कार्यक्रम?
झालं कार्यक्रम काय ती भगवद्गीतेच नाही म्हणून आली दुसरंच काहीतरी म्हणून आली मग मी कट्टी घेतली होती तिच्याशी काय ते कराग्रे वसते आणि समुद्र वसणे देवी म्हणून आली. अग एवढं प्रॅक्टिस. करुन घेतलेली येत होत तरी न म म्हटली नाही ती मग मला राग आला तिचा
हा छान बोलते संस्कृती. हा ती छान बोलते म ते म्हणून हे पण बोलायचं.
हो ना मग तेच ना मी तिला ते म्हटले ते म्हणून हे पण म्हणायचं जेवढं येतं तेवढं तर म्हंटली नाही आणि बाकीच्या मुलांनी चांगलं चांगलं म्हंटलं अग आणि हिला येत असून ही म्हंटली नाही
होय.
नाहीत का व्हिडिओ येईल ना.
उद्या सुट्टी असेल मग स्कूल ला?
हो उद्या सुट्टी ए तिला.
ह हा आज त्यांचं असेल काय तर ते वारीच हा शनिवार रविवार
हो अग ती. तीची साडी ना ती जाम तिला फिट्ट झाली होती मग आणल्या आल्या लगेच सोडली. म उद्या घालून मेकअप करून तुला फोटो पाठवते. अग सकाळी आठ. ची नेसून गेलेली ना ती, आन सा तीन वाजता आली मग कंटाळतं ना एवढा वेळ!
हो नाय बरोबर आहे, ते आपल्यालाच घातलं कि बघितलं ना कसं होतं ते! कमरे ला, ती तर लहान आहे.
तेच ना, माल कट झाला.
हो ना!
म काय करते आता?
नाही.
झोपली असेल.
श्रियान आला का?
श्रीयान ना, येईल थोड्या वेळान.
हॅलो.
हा, हा येतोय ना.
फोन कट नको करूस आधी.
नाई करत ओ.
चालू राहू दे, तुझा आवाज नाय येत आहे पण चालू राहू दे. तेलाची बॉटल. ह्याच स्ट्रॉबेरीच, हिमालयाच. हॅलो. हा मी म्हंटलं कट झाला काय? येतोय, येतोय बोल श्रियान-श्रियान गेला असेल.
नाही इथ, हीथं नसतं काही सर म्हणले त्यांच्या स्कूलमध्ये नसत काय. हम्म.
होय काय? ह ह नाही यांचं कॉन्व्हेंट आहे, पण ह्यांच्या या स्कूल मधे असत सगळं.
कॉन्व्हेंटला असत, सगळ्याच्या स्कूलमध्ये काय माहित कसं नाही काय?
तो माझ्या दिदीच्या बाळाच्या स्कूलमध्ये पण तो पण जाईल. हा तो म्हणत होता आज सरांना मला आणायचं म्हण वट- विठ्ठलांचा ड्रेस असं अस म्हणत होता.
हा, हा नाहीतर उद्या वगैरे असेल.
नाही उद्या सुट्टी त्याला शनिवार.
हा ते पण आहे बरोबर.
हम्म सर म्हणले मी विचारलेल त्या दिवशी तेव्हा नाही बोलले.
हा हां.
नाही बोलले, यांच्या स्कूलमधे नसतं काय. हो.
सरांच्या स्कूलमध्ये असेल आज.
हो होता आज काय त कार्यक्रम तिथं स्कूल मधन आल्यावर तो इथ- तिथंच होतं, मग आल्या नंतर ना लगेच आता झोपला वगैरे असेल.
हा झोपला असेल. बरं हे ते झोपतो ते जरा वेळ.
काय म्हणताय?
हे-हे टास्क असले की, कसा वेळ जातो कळत नाही अगं.
हा-ना.
सोना.
हो, वेळ कसं जातो कळत नाही. हो. हम्म, तुमची तब्येत आहे ना बरी?
अर्धेच ठेवले अगं. हो व्यवस्थित, ट्रान्क्रिपशन चं तसच ठेवून दिलं मी.
हो ना, मी पण तसच ठेवलं.
नाय हे-हे मेन हे, हे कॉल-कॉल-कॉलचं नीट करून घ्यायचं. आता तुज हे, ह्या नंबरवर किती झाले तुझे? म्हणजे किती कॉल झालेत ह्याचे?
हा आठवा चालूय आता, परत आले पाच.
हो काय, नाय मग मला हे पहिलेच पाच आहेत माझे, त्यातले ती चार तर अशेच गेले, आंत-आता तुला करेन तो एक झाला, तर बरं होईल.
हा मग करा ना ह्यालाच कर.
हा, यालाच करते.
हा, थंडी हाय व्हय तिकडं?
काय करते? हाय-हाय खूप हाय अगं रात्री असं अंगावर घेऊन झोपावं लागतं.
होय, पण इकडं लय गरम होत.
हो ना, बोलली ना मम्मी. गरम होतय म्हणजे? पाऊस पडून पण गरम होत ना. हो ना, गारवा नाही वाटत पाऊस पडून पण.
नाही एवढं नाही वाटत गरवा.
नई ना.
रात्रीच तर काहीच नाही. नाही, अरेंजच केला नाही, तिनं तिला मेसेज. पाठवून, तर सोमवारी केलं.
हा.
हम्म.
नाही, चांगली प्रॅक्टिस कर, बरं होईल झालं तर.
हम्म, आताच जस्ट कॉल आलेला पुण्यातन. हो, पुण्यातन आता जस्ट एक कॉल आलेला मगाशी, तुमचा ठेवला का नाय. माया मोबाईल वर आलेला. केटो म्हणून आहे, पुण्यात कुठं बनेर म्हणून कुठं
बाणेर.
हा बानेर, बाणेर. कितो सेल्स एक्झीकीटिव्ह ते म्हणले इंट्रेस्टेड असेल तर कॉल करा, पण वर्क फ्रॉम होम वगैरे नाहीये. हे नाही म्हणतात ना एकटे. नाही हे ना.
हां-हां, नाही हे का?
नाही.
म्हणजे ऑफिस वर्क असेल.
ऑफिस वर्क आहे. हो सेल्स एक्झक्युट- त्यांच प्रोडक्ट काहीतरी आहे, त्याच्याबद्दल कस्टमरला इन्फॉर्मेशन- वगैरे द्यायचे अस जॉब रोले तो आणि बोली स्टार्टिंगला म्हणजे, पंचवीस ते तीस पर्यंत जरी असतील पेमेंट. पण तरी पण तुम्हाला जर एक्सपिरियन्स वगैरे असेल तर- म्हणजे एक्सपिरियन्स असेल, सेल्सचा वगैरे तर मग चांगला भेटेल माझा ऑलरेडी- माझं सेल्स मध्ये झालंय ना, मी जर तिथं कमर्शियलला असले तरी आम्हाला- तर सगळं करायलाच लागायचं.
बरोबर
ह् तिला सांगितलं मी माझा एक्सपिरियन्स वगैरे ती म्हणले तु मी- इंटरव्यू मध्ये वगैरे तसं सांगा. मग तसं तुमचं पॅकेज वगैरे ठरवतील, स्टार्टिंगला तरी दोन तीन लाखाचं पॅकेज पडतं बोल- टू थ्री एल,
हा ते सुरुवातीला तेवढेच देतात. हा बरोबर आहे अडीच तीन ती तीन पर्यंत- तच देतात, दोन ऐंशी किंवा तीन वीस-
हा किंवा दोन नव्वद वगैरे अस कॅपिंग मग तेवढं जरी असलं तरी, तरी मंथली किती बघा ना, पंचवीस तीस हजार आणि प्लस बोलली की इन्सेंटिव्ह वगैरे पण असतो.
हो तेच नाही नाही दोन ऐंशी दोन ऐंशीच्या पुढेच देतात. दोन ऐंशी दोन ऐंशी पासून पुढे असतं कॅपे-
हां आणि मग प्लस इ इन्सेंटिव पण बोलली ती आहे.
हा ते असेल ते काय आपण जसं करू तसं,
तस करू तस हा पण कुठं आल पुण्यातंत काय- बॅनर काय बोलला तुम्ही?
बानेर बानेर बानेर अ ते ह्याच्या इकडे कोथरूडच्या तिकडं. हम्म हम्म पुढे तिकडे वरती. मग आता जवळ तरी कुठं बघाव मग तू आहे ना काय कर. कर रिमोट पोझिशनमध्ये, रिमोट. झाले बघ दहा मिनट कट करू मी लावते इकडून-
हां
हम